हा गायत्री बोलतोय ना
हो हो
अगं मममी तुला मी प्रियांका बोलते मी तुला ह कारणासाठी फोन केला होता कि रविवारी ना बघ मी माग त्र्यंबकेश्वरला नवनाथांचा एक दिवसीय पारायण राहत मग मी गेले होते तर तुम्हाला म्हंटली होतीस की तर पुढच्या वेळेस जाणार असेल तर मला सांग मी येईल असं
ते पाार
अ ते ना आता रविवारी बारा जुलैला आहे आणि सकाळी हो आठ वाजता चालू होत तरी ते म्हणजे आठ वा साडे आठ वाजता होत पण पण कस पाऊस चालू आहे ना आता सध्या त्याच्यामुळे ना ते का जरा लवकरच चालू करतील ज्या लवकर लोक खूप लांबून लांबून ये राहता
जात जाते मग
मी ना सकाळी ना एक सातच्या एक सातची बस राहते तस स्टॉपवररून आणि एक आहे ना हो बसन जाणार आहे ते आमच्या इथले दोघी तिघे ना ज ना
हम्म
आणि त्यामुळे मग तू येऊ शकते ना सोबत
हो मी येऊ शकते आणि ते किती वाजेपर्यंत असतं
ते ना एक पाच वाजता संपत आणि नंतर एक सहा वाजता तरी ते शाबरीे कवट नंतर ते मंत्र ते बोलतात ना तिथले त्याच्यामुळे मग आपलं दर्शन घ्यायला
आणि ते एका दिवसांत कसं असतं सर्व होतं कां ते एका दिवसांत सर्व पारांयण होत कां
हो हो एका दिवसांत चाळीस अध्याय राहता नां ते सर्व होऊन जातं हो हो पूर्ण आदय होऊन जात श्री स्वामी समर्थांचे राहात नवनाथांचं पूर्ण पण राहत आरती होते हनुमान चालीसा होते गणेश अठरा वर्षष होत
मग केंद्रात जावं लागेल ना आपल्याला
हो हो दादासाहेबांचं नाही का केंद्र आहे ते दघून तिथे जावं लागेल आपल्याला हो हो त्र्यंबकेश्वर ला इथून एक्स ते महिन्यातून नग दुसऱ्या रैवने राहता आणि हो जाताना आसन नाहीयचं बसायला एक क ना आपलं पोथ राहते नवनाथांचे केंद्रातली पाहिजे हवी बर का पण ते
आता मग ती पोथी माझ्याकडे नसेल तर मग मला घ्यावं लागेल ना
हां ठव लागेल नाहीत एखादं बघायचं जवळपास कधी कोण हो तिथे भेटते नां तिथं भरंपूर पुस्तकं राहा असतील स्वामी समर्थांचे तेसेच हे नां आयुर्वेदिक कोणी कोणी कायं कायं बनवत नां अ धूप अगरबत्ती अ काढ हां बनवण्यांच पुन्हा हम्मं. अजून काय राहतो अ काळ राहतो.
संगळ म्हणजे तिथे आणि ते पोथी. आता मला कुठे भेटेल मगं केंद्रांतून घ्यावं लागेल की कुठे भेटेल.
हे बंघ. आता केंद्रातून घेऊन टाकयचा मस्त रोप रवीवारी सकाळीं गेलं का तुला तीथू नजं घ्यायचं. जे असेलना तर ते घेऊन ते टाकतो पोथी कांहीं हरकत नाहीं.
कायं लागतं तिथं.
अ तिथं आसनं लागलं आपल्याला आं लागलं पूर्णा बसायला तुलान आसणं लागलं पोथी ठेवाय. स्टँड पण राहत बघते ते लागेल पोथी हां. पोथी लागलं बसं बाकी नाहीं कांहीं. आणि स माळ असं दिलं ते स्वामी समर्थांची माळजंप करतांना. मगं तेचं माळ हे पणं करावां लागते.
चवघडी वगैरे मगं आपल्यालाच घ्यावां लागतं असेल नां.
एक आहे नां हलकासा आहार घ्यायचा आपल्याला एखादा तिथं नाश्ता लाततो ना सकाळीं. आपल्या करण्यासाठी नाहीं तरं तिथे कॅन्टीन ते आहे. चहा पाण्यासाठी पणं. हो हो पणं तरी एक आपल्या घरांचे घरगुती म्हणून घ्यायचं. आता सगळे राहतांत एक प्रकारचं छान देवचंनाव आहे. घेणं पणं होतं आणि सोबत भरंपूर जणं राहतात नां. मगं खाणं पणं होतं नाहीं नाहीं नाहीं. नाहीं कांहीच पैसे नाहीं तिथे.
कांहीं चार्जेस वगैरे नाहीं राहातं का.
मागे अशी अफवा उडली होती की पाचशे रुपये चार्जेस आहे. ते पणं नाहीं चार्जेस पणं नाहीं आहे.
तरं पणं मगं ते खूप जणांमध्ये आणि ते पर पर्सन पाचशे रुपये तिकीट होतं नां वाटतं कांहीतरी खूप.
हो हो. तरं नां मगं आता आता त्यांनी कांहीं पैसे ते कांहीच नाहीये मोफत आहे सर्व. पणं एवढंच कां तिथं ते दुपारी हलवत. आपली खिचडी तांदळाची खिचडी राहते नां खिचडी भात ती राह त ती देता ते दोन अडीच वाजता.
बस तुम्हीं कोणं कोणं असता मगं.
अ एक मी इथलं आहे आमच्या म्हे म्हणजे मामी आहे. आणि त्यांची एक दोन मैत्रिणी आहे आता ते उद्या संध्याकाळी ठरणार आहे आमचं.
तिथे असं कांहीं म्हणजे बसायची वगैरे कांहीं गैरसोय होतं नाहीं नां.
नाहीं नाहीं कांहीच नाहीं आणि देवांच्या नांवाने नि घेतं असलनां.
त्यानी यांना घेऊ शकते नां.
हो घेऊ शकते नां कायं नाहीं घेऊ शकते देवाचं काम आहे उलटं. उलट चांगलं राहतं फक्तं एव्हढंच. पोथि ते व्यवस्थित पाहिजे तिथं बसता आला पाहिजे कारणं की कंटिन्युज नाही. ते असे बसायला लावता आपल्यांला.
किती लोकं असतांत तरी.
तरी एक हजार राहता कधी त्यांच्यापेक्षा जास्तं पणं राहतात. कधी कधी दोन हजार किंवा तीन हजार पण लोक राहतात.
बापरे ते कंटिन्यू मग बसूनच राहावं लागत असेल ना.
कोण हला
आपल्याला.
आपल्याला वाचतो ना आपण ते समोरच्या राहताना पोती राहते ना आपल्यासमोर. आपण फक्त ते त्यांच्या शब्दांसोबत एक असं म्हणजे बोटने आपण फेरवायचं. ज्यारा बोलत अस त्यानी बोललेलं पण चालत.
आणि मग तिथं कसं खालीच बसून असेल ना.
हो हो खाली बसूनस ना.
तुमचे किती झाले ते पारायण.
माझे ना आता हे ना आता चौथ पारायण येणे.
आणि कपड्यांचं वगैरे काही नसत ना.
नाही नाही फक्त आता आपल्या एखाद्या जवालाच. चांगला काळे निळे कपडे नाही घालायचे जीन्स नाही चालत जीन्स नाही घालायची.
आणि ते कलर चालत नाही ना.
हो नवनाथना कस काळा कलर चालत नाही. आणि आजकाल भरपूर जण घालतात वापरतात किंवा असेल करतात पण ते चांगलं नाही राहात. त्याच्यामुळे मग ते नाही घालायच.
अजून कोणतं पारायण होतं तिथं? अजून कोणते पारायण होतं तिथं?
तिथं ना गुरुचरित्रचं पारायण झालं तर गुरुचरित्रचं पारायण उद्या आहे. गुरुचरित्र च पारायण. नाही आता उद्या नाही उद्या गेलं तर मग पुन्हा परवा जाता येणार नाही ना.
आणि मग त्र्यंबकेश्वरचं मंदिर कुठे आहे तिथून?
तिथ जवळच एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर.
होऊ शकतो काय त्र्यंबके
हो मग! त्र्यंबकेश्वर पण जाऊ आता बसने जातो ना आपण सकाळी काय कराय ज बसने गेलो का तर बसवाल्या आपल्याला इथं न जिथं कमान लागते न स्वामी समर्थ केंद्रांचं. केंद्रातशील तिथं आपल्याला उतरवून देता मग आपण जायचं
ची सोय कशी.
काहीच नाही एक दोन मिनिटाच्या अंतरावरे फक्त जाय हो हो. पाय पय पण लावू शकतो नंतर ते झालं प का मग संध्याकाळी पाराण झालं का आपण तिथून ये ना. वीस रुपयेची लागत फक्त रिक्षा करून जायला.
त्र्यंबकेश्वर मंदिरात कशी गर्दी असते का?
नाही आता आता गर्दीच आता कस राहत ज्योतिर्लिंग म्हटलं गर्दी राहतेच ना आता.
नाही दर्शन होऊ शकतं का आपलं तिथं?
होऊ शकतं वी. एय. पी. दर्शन जे होऊ शकतं पण आता सध्या पाणी ते चालुये पावसाचं पाणी.
परत घरी यायला पण वेळ होईल मग तिथं त्र्यंबकेश्वरला गर्दी असते ना त्याच्या मग.
हो. मग त्यामुळे आता काही कयच ना जाता मंदिरामध्ये रिक्षा गेली का तिथून पुन्हा रिक्म रिक्का बस राहात. जरी तिथून बसायचं आणि इथे येऊन उतराहायचं.
अजून कोणते मंदिर आहे तिथे जवळपास.
आहे तिथे एक छोटं केदारनाथ ते पण ना आपला दिवसभर आपला पारा येण्यासाठी जातो. ज्यावेेळेस आपण गुरुचरित्रे हो. र म ज पाच साडे पाच होता तर आणि संध्याकाळ उद उदच जे गुरु चरित्रचा पारायण ना ते ना एक चार साडेचार वेळाजेपर्यंत संपेल ते.
आणि ते किती वाजता चालू होतं?
ते सकाळी साडेसात वाजता चालू होत ते.
ते पण का आणि त्या त्याच्यासाठी पण आपल्याला पोथी वगैरे घेऊन जायला लागत अस
हो, हो, हो, हो त्याची गुरुचरित्राची वेगळी पोथी राहते. आणि नवनाथांची वेगळी पोथी राहते.
बाकी तर मग तिथं गेल्यावर होत होतच ना.
हो मग तिथे गेल्यावर होत. आणि मी काय म्हण आणि घरी आल्यावर आहे ना फक्त पोथी आपल्या देवासमोर ठेवायची आणि ना अ त्याला अगरबत्ती लावून, दिवा लावून आरती करायची आणि वाड्यांचा किंवा गोड अस पेढ्यांचा प्रसाद दाखवून द्यायचा.
मे अ... नवनात ना ना ना ते नऊ जण जेव घालतात तसं काही नसत. करावं लागत का ते पण करावं लागत.
नाही नाही ज्याची त्याची इच्छा राहते शेवटी आता. ज्याला टाइम असत ते करतही असेल वेळ असेल त्याला. किंवा आता श्रावण महिन्यामध्ये आपण करतोच ना.
श्रावण महिन्यात हा.
हो त्याच्यामुळे त. श्रावण महिन्यात आपून करतच.
आता प्रसाद दाखवला तरी चालेल ना मग? आता प्रसाद दाखवला तरी चालेल ना फक्त?
हा प्रसाद वड्यांचा प्रसाद दाखवायचा नाहीतर मग पेड्यांचा प्रसाद दाखवायचा. मग हाय ना उद्या तू हं
वडे किती करायचे असतात ते?
नऊ वडे करायचे, अकरा वडे करायचे नाही तर मग थोडी डाळ भिजात टाकायची म्हणजे घरातले पण खातात. हम्
हा हा ह.
म मी तुला हे म्हणत होते जर तुझं येणार येणार असेल ना मला उद्या फोन कर पोथीचं काय कसं नाही तुझं ठरव
तू तुझ्याकडे आहे का पोती मग?
हा माझी स्वतःची आहे माझ्याकड
अजून आहे का मग?
नाही. अजून नाही अगं अजून नाही आहे, अजून नाहीय.
मग मी तिथे मा समजा परवा घ्यायची ठरली सकाळी येईल ना घेता.
हो घेता येईल ना घेता येईल न. उद्या बरा त पणच अ
तिथं भेटेल का पण नक्की?
हो हो भेटेल ना का नाही भेटेल भेटेल फक्त तू काय कर उद्या बघ जवळपास कोणा काड आहे का नाहीय. आणि मी तसं मला सांगतसं माझ ओळखीलं कोणी असेल तर मी त्यांना सांगते वाट नसल तस काय ह हो हो.
भेटली तर मग घी आणते.
हो हो चालेल ठेव मग?
हो हो.
हा.
ह